हा येत हा येते सॉरी हा उचलायला थोडा वेल गेला.
हा आधी डिस्कनेक्ट झाला आधी तो गेला आता ह तो उचल्ला नाही तुम्ही पहिला ना
उचल्ला पण तो कनेक्ट होईतच नव्हता.
आ आणि त्याच वालाय ना मग तो लगे ती इनकनेक्ट दाखवतो आणि तो धरल्या जातो पकडला जातो तो त्यांच्यात
हो का म त्याला काय होत?
नाही मग ते अ म्हणजे सेकंद नाही न पडल्या जात.
हा.
हम्म तो इनकनेक्ट होऊन जातो पकडल्या नाही जात बा त्याच्यात म्हणजे सबमिटला जातो तो फक्त पण ब ते ग्रा ग्राह्य नाही ना धरल्या जात आप आता आप ल्यांना देव उचलावं लागत ना सेकंद दाखवावा लागता ना त्य
हा आता जॉईनिंग होईतच लवकर आता पण कॉल तुम्ही केला ना मी उ उचलला पण जॉईनिंग झालाचं नाही लगेच
च्छा अच्छा तुम्हाला पहिले टास आहे का हा?
हो पहिलाच आहे.
म बाकी काय म माझं आता होत आलंय पाच राहिले.
अ पण ते आजून ला बँक खाता वगैरे टाकाय नाय आलय अजून
नाही मग आ पूर्ण सबमिट झा तुम्ही म्हणजे म कार्याचं काम पहिल्यांदीच करताय का? नाही आम्ही खूप वेळेस केलेलय. णजे आम्हाला आता खूप जवळ जवळ सात आठ टाक असतीलय
हो काय ठीक के मी आज म्हणजे कालच ओपन केलं मी
अच्छा अच्छा म्हणजे तुम्ही रजिस्ट्रेशन आता केलंय अच्छा छान आहे छान आहे मस्त आहे ते पण का
मला पण माझ्या बहिणीनी सांगितला किव ते कर मी पण कर बोल ठीक आहे करते मी पण नाहीतरी घरीच असते.
हो छान आहे आणि काही नाही आपल्या मस्त आता आम्ही पहिले केलेले आहे आता हे दुस आलय आमच्याकडं
ह म्हणजे कंटिन्यू न
नाही कधीतरी असत म्हणजे असत कंटन्य पण म आपल्याला कसं असत कामावर असत आपल्यावाल्या म्हणजे ते बाकीचे अ म्हणजे ते सत्कर्म जे आहे ना त्याला तुम्ही जॉईन राहायचं त्याच्यासाठी खूप म्हणजे जिओटॅकचे म्हणजे असं म्हणजे जे पाहिजे जो असे म्हणजे खूप काम आहे आता पण त्याच्यात कसं ज्याला वेळ असतं ते करत आता तुम्ही घरी असता तुम्ही करू शकता ना
ह
मग आम्हाला जॉबच म्हणजे हो आम्याला जे म्हणजे जे वाटतं ते सांग मी करतो असं म्हणजे कस हा ह आता हे कॉलच वगैरे दुपारून आल्यावर करू शकतो आम्ही असं
हा दुपारी कस सगळ्यांना वेलाच भेटत सकाळच धावपलच असत
हो आणि ट्रान्सफरच कसं असतं त्याला शांतता लागते एकाच बेडरूम मध्ये कानात हेडफोन घालून ते काम कराव लागते त्यांच्याशी भाषण करावं लागतं आपल्याला
हो का मी ते केलंय ना अजून येईल बोलतोय माहिती
छान आहे करायलाच पाहिजे कामात केल्याशिवाय आपल्याला पर्याय आणि लेडीज कस अस आपल्या घरामध्ये म्हणजे तिला वाटत आपण स्वतः काहीतरी केलं आणि जे सम आपल्याला ह जार रुपये दिले तरी ते आपल्याला म्हणजे काय वाटत नाहीणजे शंभर रुपये जरी कमावले त्याचा अभिमान आपल्याला खूप असत खूप अभिमान असतो ो
हा कस स्वतः कमवलं जरा बर वाटत दुसऱ्यांक मागायला नको
नको ह म्हणजे हे वाटत स्वावलंबी माणूस म्हणताना तसं बनत त्याच्यामुळे छान वाटत बाकी कि मग तुमच्याकडं कस पाऊस वगैरे खूप झालाय का
ना आता दोन तीन दिवस झाले आमच्याक पडतय आता थांबलाय
तर तुमच्याकडें पण छान असेल ना तई वातावरण आता पावसाचं रायगड तुम्हाला जवळच असणार तिथं
हो जवळच आहे एक ते दीड तास लागत आमच्या इथून रायगडला ह
हो ना आता पाऊस पडल्यानंतर तर तिथं खूपच सुंदर वातावरण
हा मस्त होत एकदम हा ते तर झालंच आमच्या इथन जवळच आहे दीड एक ते दीड तासाचा रस्ता आहे फक्त
जवळचे काही नाही मग मा जवळ आहे मग काही नाही तुम्ही जवळ जाताच खलासा
हो जातो ना आम्ही
आता जवळ असलं का जास्त नाहीय न्हत आता माझं माहेर त्र्यंबकेशवर आहे किलोमीटर म्हणजे बावीस किलोमीटर लागतो माज पण त्र्यंबकेशरला कस आता लांबून लोक अया. जवळ असतानी पण असं कधीतरी गेलं तर जात अस छान वाटत ते या पावसाच्या दिवसामध्ये ना. डोंगराचे निसर्गरम आहे. ठीक काणी जायला वगैरे एकदम छान वाटत बघायला.
छान हिरवा हिरवा मस्त वाटत हवा.
हो मैत्रिणी वगैरे फिरायला जरी गेलं तरी छान वाटतं या दिवसात आम्ही मा काढतो. एक तरी
हो बाळा ने फिरायला पण जायलाच पाहिजे जरा कामात ना
हो आम्ही काढतो वेळ काढतो. आम्ही मस्त आहे आहे ना दर मागच्या वर्षी पैन म्हणून तिथं धबधबा आहे तिथं सगळ्या मैत्र गेलो तर सकाळी आठ ला गेलो. संध्याकाळी पाच सहायलाच घरी आल फुल एन्जॉय केला आणि निसरगरम्य वातावरण
हम्म आमच्या इकडे पण आहे धबधबा वगैरे म्हणजे आता धबधबा तर सगळीकडेच झालं डोंगरातून पाणी यता म्हणल्यावर सगच जातात पयाला वगैरे आणि फ्रेंड सोबत गेलं जरा बरा वाटत नाहीतरी रोज आप पण घरातच असत जरा बाहेर गेल्यावर फ्रेश वाट
फश वाटत आणि ते एकदम म्हणजे ते दिवसच तो कुठ जात तो काय जातो काही एक आपल्याला हे समजत नाही.
हा हा.
खूप असं वातावरण मनाला शांतता वाटरच सर्व विसरतो आणन.
हो टेन्शन नाही घरचा कसला नाही तर रोजचा घरातच असत घरचं काम घरचं काम बाहेर गेला जरा बरा वाटत. धबधब आम्ही पण जातो पण आता जास्त पाऊस झाला ना तर जाऊ अक
नाही जास्ला थोडस भीती दय असत ते. त्याच्यामुळे थोडस मध्यम झालं. नाही ना.
मोठा नाही जास्त छोटाच आहे. हम्म हो. नदी पण आहे आमच्या इकडे ना
हो ना मग पाणी भरपूर असणार तुमच्याकड
हो पाणी आमच्याकडे चोवीस तास
हा पाण्या नाय टेन्शन छान.
पाण्याचा टेन्शन नाही आम्हाला पण आता पाऊस कमी झाला म्हटल्यावर आाम्हाला पण आता काय माहिती आहे कस येतय हो सगळीकडेच केले जातात. आणि जवळ एम आय डी सी पण आहे. सगळ जवळच आहे तस
हम् हम्म. छान म तुमच्या तिकडं मस्त आहे वार
हो पूर पण येतो आमच्या इथर जवळच नदी आहे ना, तर पूर येतो गावात.
हा पाऊसच झाल्यानंतर पूर येत असल बरं
हा खूप झाला ना पाऊस. म्हणजे लगातार पडत असल्यान दोन दिवस का म नद्या भरतात ना. सगल्या मत पाणी गावामध्ये येत जास्त नाही येतं. ह थोडा येतो पण त्यातन पण फिरायला मज्जा वाटत. कधीतरी असा येतो. सगळी फिरतात पाण्यात ना
हम्म हम. ते पावसाचं पाण्याचच म्हणजे एकदम असा आपण जाणार नाही असं काही पाणी असलं तर घाण घाण म्हणतो. पण हे पाणी आहे ना पाऊस पडल्यानंतर ती हेच वेगळं असत.
हो हो हो हो ते तर आहेच. डोंगरातून पाणी पण येत ना. पडल्यावर हा सगळे खुश होतात. पहिल्या पावसात तर तर सगळे भिजतात वगैरे मातीचा वास.
आहो लहान मुलंत इतके छान काल माझ्या अंगणवाडीत. म्हणजे काल आमच्याकडे पहिल्यांदी पाऊस पडला ना सगळे मुल म्हणे टीचर. चला ना पावसात चला आम्ही सर्व मस्त भिजलो. मी पण घरी जाऊन म्हटलं मम्मीला काही सांगायचं नाही. येतानी भिजला असं सांगा. पण मस्त त्यांला भिजून दिलं सगळ्या पावसात छान ते पण एन्जॉय घेतला मी पण एन्जॉय यातला म्हटलं पहिला पाऊस आहे मस्त भिजा पहिला पावसा मध्ये.
हो पहिल्या पावसात आणि सगळे भिजतात.
निवडल झालं म्हणून.
येताना भिजलं सांगायचं का. हो ते तर आहेच.
आनंद वाटतो ना मुलांना वाटत आपली आता आई अशी म्हणते नको बाबा. तुला सर्दी होईल पण त्या मुलांच कुठ तरी असं वाटत. का आपण पावसात जावा भिजावा. थोडस हे कराव पण मग ते असं आता प्रत्येक आईला वाटतच ना. हम्म. आणि ते कस प्रत्येक आईला व वाटतं मुलाला नको सर्दी होईल, खोकला होईल. पण मग तो पहिला पावसातो.
हा पण त्यांना तर मज्जा वाटत ना.
हम्म.
मग बरं केलं त्यांना भिजून तरी दिलात तुम्ही पण भिजलात का?
हम.
चांगलं आहे मग.
हम्. आणखी काही नाही बाकी मग.
पावसाचा घ्या आनंद तुम्ही पण जा फिरायला आम्ही पण जातो मैत्रिणी मैत्रिणी मस्त फिरायला.
हो आम्ही पण जाऊ आता फिर फिरायला जरा आता जास्त पाऊस झाला का जाऊ आम्ही फिरायला सगळे. फ्रेंड्स वगैरे.
हम्म मैत्रिणी, मुलं. फॅमिली.
फॅमिली पण जाते आमची आणि मैत्रिणी वगैरे पण जातात. त्यांच्या सोबत पण जायचंय. यांच्यासोबत पण
हो मग आता सर्वांना टाईम द्यावाच लागतो.
हो नाही तर मग मैत्रिणी नाही दिलं काय त्यांना राग यायचा.
ऐका ना ताई कॉलचा टाइम संपलाय मग तुम्हाला जर करायचा असला तर करू शकता ना मग नंतर तर मग थोड्या वेळाने ह.
हो हो चालेल करते.